बोलण थांबव होत ना
हा मग अशा पद्धतीच जेवणं करायची छान, छान, छान, छान काहीतरी
आमच्याकडे माहिती का म्हणजे दिवसा आता ऑफिस वगैरे असत यांचं माझी स्कूल असते आणि त्याची पण स्कूल असते सो सहसा सुखी म्हणजे कोरडी भाजी असते कोरडी भाजी आणि चपाती असते सकाळी पण मग आम्हाला कसं आहे ग की रात्री ना भात लागतो भात म्हणजे म्हणत भातडे आहेत जास्त भात जास्त खायला आवडतं सो मग त्याच्यामुळे भात मग भातात त्यात, त्यात खिचडी फार आवडते आमच्याकडे सगळ्यांना मसाला खिचडी असते ना ती, तिघांना खूप आवडते आम्हाला मग ती मसाला खिचडी आणि मग आता ती तोंड खूप जास्त कंटाळा आला का मग अ एखादी आमटी आणि भात असं जास्त असतं आणि बाजरीची भाकरी पण आता मी करायला लागली आमटी सोबत आणि तू आता जस म्हटली ना तस ना नियोजन होतच नाही ग माझ की रेग्युलर आता उद्या काय करणार जी भाजी आज ही भाजी तर असं काही तरी म्हणजे आता ही भाजी पडली ना फ्रीजमध्ये मग मी ती करून मोकळी होते असं नियोजन वगैरे माझ्याकडून नाही होत
आपण ते आता रविवारी सुट्टी असली ना की चार्ट चार करायचा मुलांना कसं डब्याचा टा चार्ट असतोय तसं आणि मग ठरवायचं की ह्या दिवशी आपल्याला हेच खायचंय संध्याकाळी हेच करायचंय मग तशीच भाजी आणून ठेवायची आता ही भाजी नाही तर तीच आणायची शोधून मगच ते होतय
नाही ग ते करायला पाहिजे आणि मी आता मुद्दामुन काय केला माहितीय का आधी असंच व्हायचं माझ आणि आता पावसाळा पण सुरु होईल त्याच्यात ते भाजीपाला पण आता चांगला व्यवस्थित भेटणार आणि तसही पालेभाज्या पावसाळ्यात तर आपण घेतच नाही तशाही
हम
यावेळी किरणा भरताना डाळी थोड्याशा एक्स्ट्राच्या घेऊन ठेवल्या. म डाळी घेतल्या ना मग आज मुगाची उसळ केली आज मसूरची आमटीच केली. अ नंतर आम आम्हाला वरण खूप आवडतं ह तुरीच्या डळीचं वरण असतना आणि आता जस बोललीस ना की भात असेल सॉरी डाळ असेल तर तू काही वेगळं करते पण ना आम्हा तिघांना आदीपासून सवयी डाळ भात केलं ना म नुसत त्याच्यात होऊन जात मग अगदीच वेगळी भाजी करा पोळी करा हा म्हणजे आधी माझ्या माहेरी करायची मी पण इथे कसं यांना ती सवयच नाहीय आणि मी आधी करायची का मग ते मला म्हणायचे कशाला हा हा बरोबर
हा आमच्यात तसं नाही आमच्यात कसं वजन जास्त असलंय ना सगळ्या मुळें सगळ्यांचंच असं वजन वजन जास्त आहे पोरगीच पण मिस्टरांच आणि खान पण तसच आहे सकाळी मला नाही म्हंटलं तर नऊ भाकऱ्या कराय लागतात पोरगीला पण ती चुरून भाकरी खायला देतोय आम्ही. नय नय आमच्या आमचं फक्त चौघांचं सगयला लागलोय मी
आई ग
कारण सांगू सकाळी उठल्यानंतर न माझी एक भाकरी अयोध्याची एक भाकरी आणि अ त्याच्या नंतर न अयोध्याची भाकरी मिस्टरांची भाकरी माझी एक भाकरी भाकरी मिस्टरांच्या दोन असत्यात आणि आजीचे एक ह्या सकाळच्या झाल्या किती दोन तीन चार पाच झाल्या त्यानंतर डब्याला त्यांना दोन सहा सात मग त्याच्यानंतर दुपारी जेवायला हा जेवून घेऊन जातो डबा आहे सकाळी खायला दोन डब्याला दोन. मग त्याच्यानंतर आम्हाला दुपारी खायला एक एक भाकरी मग झालं की नऊ भाकऱ्या मग अयोध्या आली की तिच्यासाठी गरम गरम इंद्रायणीचा भात जवसाची चटणी दूध
हम
आणि सकाळी भाज्या दोन असतात. कारण अयोध्याच्या टिफिनला पालेभाजी असत्या मग हेना फक्त पालेभाजी प्रोटीनच पण द्यायला लागत्या म त्यामूळ पालेभाजी आणि ते आलं म आईला पण फायबर जास्त लागतय पोट साफ होत नाही म्हणून तिला मग पालेभाजी देतोय भरपूर घातलेली आणि काकडी द्यायला लागत्या फायबर साठी
होतो का पण त्याचा फायदा होतो का तिला
होतय होतय पोट साफ होतोय म्हणजे काकडी आणि टोमॅटो देतोय पहिल्यांदा पोट भरून खायचं जेवढ जातंय तेवढं काकडी टोमॅटो आणि म त्याच्या नंतर्न मग भाकरी खायची कुसकरून भरपूर वरण टाकून किंवा आमटी असली तर पालक घालून
हम हम हम ती ऐकते का आणि तू म्हणजे जे काय
होय होय तिला मी एवढी वय तिच जास्त आहे त तिला मी चहा देत नाही अजिबात असं लईच पाऊस पाडला लय तिला खाऊ वाटल तर घरी तेवढेच एक पाच साहा कांदा भजी करायची मोठे मोठे सगळ्यांनी म एक एक खायच आणि मग चहा ते पण एकदम कमी साखरेचा अहो चहा म्हणजे कस आहे आपण दुधात असं कधी ऐकलंय की भाजी म दूध घालून जेवण केले आणि ते आपण खाल्ले
नाही
मग चहा म्हणजे काय आहे ही चाय पत्ती आहे ना पाला आहे ना तो आणि तो आपण वाळव त्याड त्या द घा शरीराला एक विषच आहे ना ते
तु चाहा घेतच नाही
चहा कसलाच कसलाच घेत नाही कधीतरी कोणाच तरी गेलं लेज फोर्स करतात ना घ्या की चहा घ्या की म्हणून मग ते आपल्यासाठी वेगळ दूध सरबत असं का देणार म्हणून म त्यां मन राखायलाग त्यांना त्रास नको म्हणून मग घ्यायचं
म मी कसं सोडू ग चहा हॅबेट मला फारच आता
चहा पिवटला ना मस्तपैकी गुळ गुळ गुळ असते ना गुळू खायचं किंवा चहाची कुणीिव भसायच्याधीच आपण कायदा खऊ घ्यायचं म्हणजे पोट भरून जेवायचं सकाळी जेवताय का तुम्ही लक कुकर
आता स्कूल म आगं वेळ प किती होऊन जातग पटापट पटापट एक मला जाग पण येत नाही मला सकाळ म्हणजे येत असं काही नाही पण मी चार्जच होत नाही सकाळी उल्यानंतर लगे अस क फक्त बळ जबरी जायचंच करा लाग अस म्हणून चालय मग आता च आता कराव तर लागणार टिफिन करावं लागणार जाय लागणारे मग चहा घेते आधी थोडे रिलॅक्स होते आणि मग लागते कामाला
म् म तुमच काय झालं वेळ नाहीये म्हणून तुम्ही ते ऑशन
हा की आता हा मग तो घेतला ना मग चारज असं छान वाटतं ठीक आहे चला आता येन आणि मग काम करायच ला पण मग झालं काय माहिती का आता खूप जास्त अस पुरळ पण या लागले स्किन वरती केस गयला लागले स तर मी जसं तू बोललीस ब की साखर वगैरे बंद करायला पाहिजे दूध बंद करायला पाहिजे असं वाटत यार छाक बंद करू मग कसं काय होणार असं ते बंद पण नाही होत ग म्हण
चहा बंद करायचं आणि नाचणीचं हे करायचं नाचणी असत का नाचणी त्या नाचणीच जास्त तुम्ही खायच प्रमाण वाढवायचं नाचण्याच मग ते जरा जास्त वाढवलं की शरीरामध्ये म्हणजे अं काय म्हणतात त्याला केस वगैरे तुमचे कळतात तर कॅल्शियम जरा भरपूर पाहिजे शरीरामध्ये पाणी भरपूर प्याला पाहिजे आता पावसाळा सुरू झाला गार वातावरण झालं की पाणी जास्त जात नाही मग त्यावेळी जरा असं तुम्ही खारड पदार्थ थोडं थोडं हे कारण जरी मग बघायला पाहिजे उडदाचे डाळीचे पदार्थ खायचं असं करायचं
बर मी काय केलंय अ गं आपली नाचणी असते ना आम्ही तडे नागली म्हणत म नाचणीला मग ती नागली काय केलेली मी धुून घेतली होती आता त्याना ना अ ती खिशी असते आमच्याकडे तर ती खिशी फार आवडते मी ती नागली आणून ती स्वच्छ करून धुून वगैरे अ एक दोन दिवस पाण्यात ठेवून आणि मग ती वा ळून वगैरे वाळून आणि बाजारातून ळून आणली ते पीठ पडलंय घरामध्ये पण ते करण पण माझ्याकडून होत नाही म्हणजे म्हणतो ना आपण की जीब चांगलंच लागत त्यां आ नाग ख वरी केली त्या च केली तिळाची चटणी वगैरे तर दोघांना देते पण मी खात नाही पण
मग तुम्ही खायला पाहिजे ना
मी आता ते मी काय करते नाही तर त्याची ठीक आहे ना खशी वगैरे मोठी प्रोसेस असते त्यापेक्षा पेज वगैरे तू म्हणतेस ना अ थोडस त्या पेजमध्येध्ये दूध टाकलेलं चालेल का ग का पाण्यास टाकू कोमट असं
ज
त्या नागलीच्या पेज म
पाणी टाकायचं ना कशा लागेल
हा मग मी ते नाचणींची पेज वगैरे करून बघते आणि ती घेते बरं वाटी वाटी म्हणजे थोडस हा थोडं थोडं लगेच तर काही बंधन होणार थोडं थोडं कमी कर ते हवं तर म्हणजे आता
पेस पेक्षा ना नाचणीच तुम्ही काहीतरी भाकी खात किंवा रोडा करून खाल्ला तर भरपूर जातय ना पोटात. ते तुम्ही जर ते पेस वगैरे केली तर तु एक चमचा बर नाचणीच्या पीठाच केवढं बला होतंये ते.
हम्म हम्म ये तस करेल ना मम्मी म्हणजे आता तू भाकरी मला बोललीस ना तर उलट मला आवडते अगं भा करी म्हणे मी भाजीसोबत काही खाऊ शकते माझे खाण्याचे खप चोचले नाहीत नाटक नाहीत म्हणजे मला दिलं ना ताटामध्ये ते मी खाऊन मोकळी होते असं.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम म चाल
ते करून बघेल मग मी काय करते उद्या नागलीची भाकर करते.
किव्हा ते रागी मुदी पण रेसिपी छान आहे. रागीमुद्दी.
काय कसं असतं ते?
रागीमुद्दी म्हणजे नाकनीचच पीठ असतंय.
हम्म.
आणि ते शिजवायचं. चांगलं व्यवथित आणि शिजऊन. त्याच्यामध्ये एकच मिनटं.
हम्
नाचणीचं पीठ चांगलं म्हणजे आपलं पाणी घालायचं जिरे घालायचं एक वाटी पिठतलं दोन वाटी पाणी घालायचं आणि तूप घालून ते छान शिजवून घ्यायचं पीठ उकळी आल्यावर पाण्याला आणि मग असं हलवत हलवत हलवत हलवत गेलं त्याला घट्टपणा येतोय झाकून ठेवायचं मग आणि तूप लावून त्याचे गोळे गोळे गोळे गोळे करून घ्यायचे. असे मोठे मोठे उंडे असतात कणी तसे असे मोठे. आणि ते आमटी सोबत शेवग्याच्या शेवगायच्या खायचं सगळ्यात हेल्दी.
ओके आणि ती कोणत्या पण आमटीसोबत मग ही खिशी अशीच असते अ ग आता मी जी बोलली ना खिशी नागलीची खिशी. ती तू आता म्हणतेस ना तशीच उकळत पाण्यात टाकायचं ते पीठ. अ त्याच्यामध्ये मात्र ना आम्ही हे टाकतो अ तीळ टाकतो. अ थोडस असं चव येण्यासाठी मीठ वगैरे टाकतो आणि ती खिशी खातो. पण मग ती ति चटणी सोबत खातो पण तू बोलली ना पातळ शेवग्याच्या आमटी सोबत ही ट्राय करून बघेल मी एखाद वेळी.
हं छान होते मस्त लागते आणि तूप पण भरपूर जाते ना पोटात.
हा. आणि तूप वगैरे पण खाल्लं पाहिजे ग थोडसं हेल्दी नाही का. असं रेग्युलरच्या याच्यात पाहिजेच ते आणि आपल्याला बघूनच मुलं खाणार आहेत. ना ग आपणच खाणार नाही ते मुलं तरी कुठे आता तर जेवणाच मुलांच तर अवघडच आहे.
टेन्शन नाहीये सगळं खातात आम्ही जे खाताचे सगळे पदार्थ.